हॅलो
बोल भावा
काय रे भावा किती दिवसांन आठवण झाली.
अरे काय करू भावा जरा बिझी होतो रे
बिझी होतास होय एवढा बिझी काय कॉल करायची तुला आठवण नाही काय नाय.
अरे, काय सांगू भावा जरा अभ्यास वगैरे सगळेच असत ना रे जरा काम बीम त्यामुळे जरा
हा मी हा इकडे मी घरी आलोय.
कधी रे घरी कधी गेलास?
घरी मला झाले चार दिवस झाले.
कॉलेजला काय सुट्टी आहे की
कॉलेजला नाही सुट्टी नाही रे मी सुट्टी काढून आलोय.
ह हा का रे बाबा
काल पिती ची काम आहे ना ते जरा बोललो जरा मत करुया अशी काम म मेन आणि पप्पा दो मग बोललो ते दोघं किती लावतील थोडी मदत करूया त्यांना आपण. मग त्यांच्यामुळे हा मग आलोय लावायला आले पण आता पाऊस पण गेलाय बघ पाऊस पण नाही लागत आहे
हो अरे इकडे पण नाही पाऊस काय सांगू आता
हा कराय नाततयबो असं झालंय
हो कॉलनीला तेवढा आपला थोडासा लागतो पाऊस नाही तर इथं वाडीत लागतच नाही पाऊस कोणतं कोणतं पीक येत तसली कोणतं कोणतं पीक घेता तुम्ही
पीक घेणार आमच्याकडे जास्त करून बघ कोकणात म्हणजे इकडे शेती भात भातात या सीजनला तर जास्त पण नंतर काय नाचण केला नंतर पण आ नाचणा कोण जास्त करतच नाय भातातच जास्त पीक घेतात इथे
अहं चुकून माकून कोणी ना नाचणं केला तर ह् हम्म हम्म
कोणवा कोणी कोणी केलानंतर नाहीतर नाही जास्त करून भातच करतायेत हा असं हाय
आमच्या वरच्या साईडला सगळं करतात म्हटलं आमच्या इथं शेती सध्या आता पिक आमच्याकडे काय ऊस लावलेला आहे सध्या तर आता ऊस लावलाय आणि खाली ती आणि घराच्या बाजूच्या वावरात भात आणि हे लावलेत गहू लावलेत.
हय हय काय
होय आणि थोडं का मिरचीची रोपं लावली.
तुमच्याकडे जास्त करून उसाचच घेतात वाटतं पीक
हो आमच्या घाट्या साईडला जास्त कोल्हापूरचंं हे घेतात ऊसाचं घेतात कारण ते कार आहेत ना जवळ जवळ त्यामुळे हा
हम्म
बरं पडतं आणि जास्त पण आहे ना ऊसं सध्या दर पण जरा जास्त चाललंय ना जरा
होय होय होय
हम्म
हम्म हां
बाकी काय व गहू वगैरे करतात ना तिकडे पण
हो गहू आणि करतात गहू करतात गहू, ज्वारी, बाजरी. करतात यंदा भाताचं आणि गव्हाचं पीक घेतलंय. आणि ऊसाचा एक मळा लावलाय.
हा हा हा
ह गेल्या वर्षी लावली होती बाजरी मी
हा हा
बाजरी अन् मक्का
हं हा इकडे नाय
मक्का पहिले खूप करायचे रे आमच्या इथे शेती तर प्रत्येक पीक घ्यायचे पण जेव्हा होय पण आजोबा हे होते ना तेव्हापर्यंत घ्यायची सगळी
हा हा हा
पण आता आजोबा गेल्यापासून मग काय नाय कसलं ते जास्त काही हेच करत नाही मग. करणारं कोण नाही ना रे सगळे मुंबईला. हूं त्यामुळे जरा हे झालं.
हा हा हां
हम
पण हायच रे घरातले कसे मोठे माणूस जर कोण म्हणजे जर हे झाले ना? तर कसं पुढच्यांना पण म्हणजे करता नाही येत असं जरा फीसकटतं सगळंच मध्ये
होय.
हमं असं हाय.
त्याच्यामुळे हे झालं जरा. ह आमच्याकडे बैल बिल खूप होती रे पहिली बैलं गाई परत म्हशी, शेळी. हंममम एका शेळीचे नाव पण ठेवलं होतं बाई हा चांणी नाव होतं.
होय काय काय ह काय हा हा ह. राणी नाव होतं काय?
जसे आजोबा हात आ- आजोबा हे झाले तशी सगळ्या गायी म्हशी. ते सगळ्या विकून टाकल्या होय चादणां नाव चादणां होतं तिचां. आ भारी होताय नाव
हम्म भारी होतं.
तुमच्याकडे आहेत की नाही गाई म्हशी?
आमच्याकडे बघ आता गाय म्हणजे मशीन आहेत गाय आहेत. ती दोन गाय होत्या आणि तीन एक बैल होता आणि दोन पाडे होते ते आता काय झालंय. एक म्हणजे शेती आम्ही कशी आता ट्रॅक्टर घेतलेय ना त्या ट्रॅक्रने आम्ही नागारतो आणि ट्रॅक्टर वरतीच सगळी आता शेती करतो ना मग त्याच्यामुळे कसं अ बैल होता ना एक तो विकलीला मग. त्याचं काही कामच नाही तर ठेवून काय करायचं आप पैसे येतील ते पण नाय आपल्याला भेटतील ते पण नाय. हा मग तो विकलेला आणि मग दुसरी एक गाय होती. ती ती रानात गेली आणि कुठे तरी कॅनल कॅनलचा डबरा होता त्याच्यामध्ये पडली त्या खड्ड्यामध्ये पडली आणि तिथेच ती मेली, आणि नंतर काय एक वाडा होता तो तो पण त्याला पण काहीतरी झालं सर्पदोष झाला वाटत? त्याच्यामुळे मग तो पण वारला हा हा मग काय करायचं मग आता काय एक गाय आणि एक छोटासा पाडा हाय तेवढंच. हम्म असंय होय
मग कॉलेजला कधी येणार आहेस मग.
कॉलेज ला आता बघूया मंडे ला येईन.
हम्म
हम्म तू आता कुठे आहेस?
मी आता कामावर आहे रे.
कामावर आहेस होय हा हा
हो, जरा काम करतोय जरा खर्च काढतोय रे जरा बारीक सारीक.
हा हा हा हा.
हम घरच्यानं, घरच्यानं किती हे करत बसू.
होय, तेे पण आहेच ना.
म्हटलं काढतो जसा तुजा खर्च थोडा तरी.
हां, होय, होय ते पण बरोबरच आहे. हां तेवढं बर
हम्म.
हम्म. अरे, मी काय बोलतोय ते हॉस्टेलच काय बोलत होती ती? फीजच काय? माझ्या कानावरती आलं.
हां, काय?
हॉस्टेलच्या काय? फीजच काय? कानावरती माझ्या आलं बोललो. वाढवतात काय?
हां, हा काय? हॉस्टेलची फी ना.
हां, काय काय चाललंय काय विषय?
अरे! हॉस्टेलचं भाडं बोलत्यात. अशी पुट्टी बि्टी मारत्यात ना.
हा हा हा हा.
चार रूमसना आणि त्याच्यामुळे होय पुट्टी मारतायत.
हम हम हम.
त्याच्यामुळे सगळंता वाढवत आहेत.
हां, असं आहे काय?
आम्ही कसं घेऊ? वाडीत हा ना राहायला आता. परवडत परवडणार नाही रे आता. पंचवीस सीझर नाही परवड एवढे. इथे कशी एका रूमला सात पाच सहा जण राहिले तरी, शे बराच बाई, बारा हजार मध्ये तरी भागतय सगळं. फक्त जेवणाचं काहीतरी वेगळं होईल. तसं पण अस चल पण जेवणाच वेगळंच होतं, सत्तावीसशे रुपये मेस होती इथे किती तीन हजार असेल.
होय, आणि मग ईथे जर, जर तिकडे जर वैभववाडीला जर मेस लावला तर तू परत जेवण वगैरे ते डबा देणार काय?
नाही तिथे जाऊन जेवायचं, नाही तर ताटाव जेवण आहे सगळं ते.
हा, नाही तर बाकी काय मग दुपारी आप आपण जर कॉलेजला आलो ना तर दुपारी परत वैभव वाडीत यावं लागेल ना, असं बोलतोय.
नाय तसं काय? तू जाऊन ते जेवणार तेव्हा ते धरणार पैसे त्याचे. होय.
हा, हा, हा, हा म मग बरं आहे ना. मग कधी आपण जर घरी बिरी एखादी एक दोन दिवसासाठी आलो तरी पण तेवढे पैसे आपले वाचतायत ना.
कि आपलं हॉस्टेल ला म्हणजे मेस ला होतं तस होणार? हॅलो,
हां, बोल ना.
आणि मी काय बोलतोय, की आता हॉस्टेल ला मेस ला आपल्या कसं होतं की दोन दिवस आलास तरी, एक पैसे कट नाही व्हायचे दोन दिवसाचे. मग तसं इकडे काय नाही ना इकडे इकडे ताटावरती ना, एक दोन दिवस जर घरी राहिलास तर त्याचे पैसे कट होणार ना.
होय. कटवणार धरणार नाही ते पैसे ताटा जेऊन तुझ जाऊन जेवणार ना तेव्हा तुझे पैसे धरणार ते.
हा हा हा हा मग ठीक आहे ना मग कधी पण एक दोन दिवसासाठी कधी कधी आपण गावी पण जातो. ते काय त्याचे पैसे धरणार नाहीत मग, होय.
परवडत आहे ना रे मग ते पण. एक टामची मेस लावली तरी होऊन जातय.
होय मग ते बेस्ट आहे उलट.
हो तेच परवडते ना रे,
हम्म मग बघू कसं काय ते प्लॅनिंग करू वाढेतच जायचा मग एवढ एवढे पैसे कोण कुठून देणार आहे.
होय तू काय करणार आहेस?
बघूया आता काय आता, तू बोलतोय आता माझ्या पण कानावरती अगोदर विषय आला होता, की असं असं म बघूया घरातल्याच्या पण कानावरती टाकतो विषय हा, कस काय बोलताय ते बघतो आणि मग माझं घरातले पण बोलतील वईट बॉडीतच जा म्हणून, कारण काय इकडे एवढे पैसे भरायचे कुठून. एकतर कोण कामाला नाही.
फिटी पण नाही रे एवढी काय.
होय फॅसिलिटी पण काय नाही एवढी. तेच आहे ना हम्म.
हॉस्टेलला फॅसिलिटी नाही, कसली काय नाही.
हा म
त्यामुळे वाढ येतील आणि हॉस्टेलला सगळं बरोबर व्यस्थ असं ना मग नसतो आलो.
होय तेच.
पण काय करणार. हे वा पैसे वाढवतात आणि फॅसिलिटी पण काय देत नाहीत रे.
हा आणि ते जेवण बघितलंस ना काय असतं, ते वांग्याची भाजी आणि काय अ आपली दुसरी भोपळी मिरची नाहीतर, काय गवार. त्याच्याशिवाय हाय काय, पाण्यासारखं जेवण
चव ना काय नाही खावसं वाटत नाही रे. आणि माहिती आहे त्याला भातात हे मारतात, सोडा मारतात ते त्याच्यामुळे जेवण हे बोलत नाही. फुगत लगेच पोट, आणि सोडा जिरला की मग परत भूक लागते दोन तासां हाय् तशी परत
मग तेच आहे ना. असं आहे. काय काय राहि होय.
खावंसं वाटत नाही आणि जरा हे पण होतं मग अ शारीरिक संतुलन व्यवस्थ राहत नाही, मग कसं चक्कर विकक येत बसते मग म्हणजे ज झालेत गोष्टी ते झाल्यात अशा
मग.
आता तो व्यवस्थित जेवला नाहीस तर चक्कर हे येन साजिक आहे.
हम्म मग तू पण आता वाढीतच जाणार की काय राहायला.
हो मी पण वाडी तच जाणार हो राहयला.
हा मग बघा रूम बीम बघा, मग आपण बघूया कसं कायत राहायचं.
हा तेच करायला पाहिजे.
पण तुमचे बुकिंग असतील ना सगळे मेंबर
हो आमचे मेंबर तर बुकिंग आहेत. तर तुमच्यासाठी पण एक रूम हाय रे बघून ठेवलीय म्हणजे एक हाय रूम इथं
हाय का हा अवेलेबल आहे, ना मग बघा बघा कसं काय ते माहिती काढा किती काय आहेत, भाडं पण विचारा व्यवस्थित हा मग प्रत्येकाचा प्रत्येकाच्या याच्यावर कि किती किती बसतात तेवढे बघायला होतील ना.
होय तशी पोरं पण यायला पाहिजे रे म्हणजे पाच सात जण जरी आले तरी बस झाली.
म मी काय बोलतो, जेवलास काय आता? हा नाही अरे मला पण जेवाय आता जावं लागतंय बोलवता जेवाय ये जेवाय य म्हणून ते आता बघतो बघतो कस काय ते घरातले बरे आहेत ना बाकी सर्व
हो हो हो एक मिनिट थांब मग करूया कट, हम् हम्म. बाकी काय केलंय मम्मीनी जेवण काय केलंय मम्मीनी कसे आहेत.
मम्मी आणि सर्व बरे आहेत आता ते तेच बोलतायेत जेवाय ये जेवाय ये म्हणून बोललो आता मोबाईल ते कट करूया म्हणून बोललो मग हम
होय काय.
चालेल म नंतर म बघूया कधीतरी, बोलू म नंतर मी म्हण ला येन
आ?
तेव्हा मग मंडेला येईन म्हटलं तेव्हा बघू रुमचं वगैरे कसं काय ते
मंडेला येणार आहेस
होय मंडेला येईन तेव्हा बघू कसं काय ते रूमचं हा कॉलेजलाच येणार आहे तेव्हा रूमच वरे ते पण बघायला होईल ना सर्व व्यवस्थित
होय.
होय होय
सगळ्या रूम बुक होण्याच्या आधी बघून जावा, म्हणजे बर होईल ना.
हा तेच तोच आहे प्लॅनिंग जरा बघूया